हॅलो हा दिदी बोला ना, काय करतय हा नमस्कार बोला ना.
हा बाकी काय करताय तुम्ही जेवण वगैरे झालंय?
हो आत्ताच झालं जेवण तुमचं
हा आमचा पण आताच झालाय. मी म्हणजे फ्री झाली ना आताच म्हणून मी म्हटलं का थोडसा आपण बोलूया हम हो हो.
पण जेवण वगैरे झालं मग दूध घेत होते आता.
हो हो हो हो. हम्म हम्म बाकी पाऊस वगैर आता कसच चाललंय.
पाऊस काहीच नाही आहे फक्त मध्ये चार दिवसांमागे एकदा पडला हमं.
बाकी
नाही तुमच्याकडे
हो आमचं इथे हाय पण थोडं तर आहे जास्त काही नाहीये. म्हणजे जरमळ जरमळ जिरमीर आहे बस.
हम् इकडे असं पावसाळा अस वाटतच नाहीये.
हा. हा.
हम बोला न आनी काय म्हणताय? हा. नाई आधी पण जास्त नाई पडला इकडे.
हां हां तुम्ही खूप दिवसांनी कॉल केला म्हणजे काय अं काय प्रॉब्लेम होता तुमचं तिथं काय नेटवर्कचं इश्यू होतंय की काय?
नई नई, हं हं. इश्यू वगैरे असं काई नव्हतं पण कसं थोडं कामं काम होतं ना ऑफिसच तर त्यामधून वेळ भेटत नव्हता.
हो का हम्म म तुम्ही कस फील्डमध्ये कामं करतात?
काय म्हणता कसलं?
म्हणजे तम तुम्ही कसं फिल्डमध्ये म्हणजे अ
अच्छा माझा फील्ड अ नाई नाई नाई. माझं मी माझं एज्युकेशन आहे बी. एस. सी. नर्सिंग. पण मी सध्या कम् कंपनी मध्ये जॉब करते म ते कपंनी आहे यू. एस. बेस् म्हणजे अमेरिके चि कपंनी आहे ति आणि त्या कंप कपंनी मध्ये मी अ म्हणजे काम करते सध्या म त्याचं त्या कंपनीचं काय आहे की इन्शुरन्स वगैरे जे असतात ना अमेरिकेन लोकांचे त्या लोकांच् ते इन्शुरन्स वगैरे क्लेम करायचं हे वगैरे असं काम असतं आमचं, मग माझं जे डिपार्टमेंट आहे ते पूर्ण इन्शुरन्स तयार करण्यापासून क्लेम करण्यापर्यंतचं आहे. हम्म हं. म ते कसं माझं वर्क फ्रॉम होम असतंय म घरात बसून काम करतंय.
हो का हं म तुम्ही म्हणजे डायरेक्ट अ तिथूनच तुम्हाला म्हणजे अ हे आहे रेफरन्स आहे अमेरिका मधूनच कि इथे अ काई तरी ब्रँच वगैरे आये आपलं मुंबई अ इंडियात.
आपल्या इंडियामध्ये ना आपल्या भारत देशामध्ये त्यांची एकूण अं पाच ते सहा ऑफिस आहेत, मोठे मोठे क ऑफिस आहेत.
हो
हा तर मला वाटतं जवळपास एक पन्नास हजार एक लोक जातेत ना. गॅलेगर कंपनी म्हणजे कंपनीमध्ये काम करत होत्
हो ऊं हुं.
भरपूर मोठी कंपनी आहे आणि छान आहे असं वर् फ्राॅम होम आहे तर म्हणजे वूमन साठी जे आहे ना म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठी वगैरे असं एक चांगलं आहे संधी म्हणजे् -जे पैसे कमावण्यासाठी, हो.
हो म चांगलाये ना.
हा कारण वर्क फ्रॉम होम असतं आणि पाचच दिवस म्हणजे ऑफिसला जावं लागत ना. तर म त्यामध्ये कसं होतंय की म्हणजे ज्या मुलींची लग्न वगैरे झालेत म काही घरांमध्ये परमिशन नसतं ना बाहेर म्हणजे पुण्यासारख्या शहरांमध्ये जाऊन अं काम करायला. तर तसं याचं एवढं काय असं म्हणजे दिक्कत येत नाई म्हणजे असं काई प्रॉब्लेम येन्या सारखं नाईये.
हम्म हम्म हम्म. हा मग काय बरं आहे ठीक आहे. हा बाकी? काय नाही. हा मी म्हणजे नाय आ आता मी नाही करत आहे. पहिला करायची बॅक ऑफिसला. हा तर मी काय मुंबईत राहिला हाय ना. तर
हम्म हम्म हम्म.
काय जॉब करायची आणि मग नंतर लग्न झालं की त्याच्यानंत तर मी सोडलं म्हणजे माझ्या कोरोना वगैरे होता आणि मग नंतर मुलला वगैरे झालं म-मला तर त्यो लहान आहे ना अजून मुलगा. म्हणून ते आता नाही करते मी. हम्म मग त्याच्यावर लक्ष द्याव लागते ना. म्हणून हम्म हा. तर काय की आता तर काय म्हणजे कोरोनामध्ये ती तेव्हा मी सोडलेली, पण आ आता काही वर्क फ्रॉम होम भेटत नाही. पहिला आधी भेटायचे पण आता नाय. म्हणून हम्म.
एकदा माझ्या कंपनीमध्ये पण ट्राय करून बघा ना, मुंबईला आहे माझी कंपनी.
हो का?
हो हो.
हो‌. त्यामुळंच तुम्ही मला ऍड्रेस पत्ता द्या.
तुम्ही बॅक ऑफिसला केलंय. हा मी नंतर देते ते. तुम्ही बॅक ऑफिसला केलेत तर मग करू शकता ना माझ्या ह्याच्यामध्ये.
हा हा हो हा हो ना.
तर माझं पण बॅक ऑफिसच आल्यासारखं होतंय.
हो हम्म हम्म. हो का? हा मग चाललंय ना पण किंवा पर्सनली बोलूया हा. मग म्हणजे तो आहे म्हणजे लेडीजसाठी प्लॅटफॉर्म चांगला आहे. म्हणजे त्यांना काही हे अ लेडीज लोकांना काय तरी बसून काही ना काय करायला करावच लागतं हे की नाही. आणि काय तरी म्हणजे फक्त एक माणूस कमवून किती करणार हे की नाही? पूर्ण होत नाही ना आज आजकाल. प्रेझेंटेशनमध्ये दोघी माणूस करतात.
हो जर दोघे पण कमवत असतील तर मग कसं ते बरं पडत ना, एकाच्या कमण्यावरती घर चालत एका हेच्यावरती सेविंग होतात. काहीतर रि इन्व्हेस्ट वगैरे करायचं काहीतरी म्हणजे चांगलं आहे असं.
चांगलं हाय आणि घर बसून काय करणार. हा तो माझा सकाळी मुल अं शाळेत जातो, मग नंतर येतो दुपारी आणि मग नंतर थोडी वेळ झोप तो मग नंतर संध्याकाळीच परत काम असतो आमचं. मग काय पूर्ण दिवस म्हणजे आपला जो ऑफिसचा टाईम आहे त्यावेळेत आपण करू शकतो असं आहे. हाय क नाय हा ते. आणि काय मी तर हे सांगते की दर जे लेडीज वगैरे आहे सगळे मुली वगैरा त्यांना सगळ्यांना तर खरचं सुट द्यायला पाहिजे. हे कनई, वर्क फ्रॉम होम हे कनई? त्यांना बरं पडतंय, हम्म.
हो.
हम्म, मग तुमचं लग्न वगैरे झालंय की
नई नई माझं लग्न ठरलेलं आहे आता जानेवारीमध्ये आहे माझं लग्न. एंगेजमेंट झालीये माझी आता.
हा हा हा.
हम्म.
हो बरोबर हम्म. ठीक ये लग्न वगैरे असं हे झालंय. बाकी काय नाय हम्म बस. म्हणजे असंय की आपल्या लाईफ मध्ये काय ना काय. करायलाच पाहिजे आप म्हणजे आई वडील आपल्या एज्युकेशन साठी. ते खर्च वगैरे करतात हे की नाय. आपले म्हणजे एज्युकेशन साठी पैसे वगैरे ला लाव. आणि मग नंतर काय ते त्यांच्या फ्युचर फ्युचर काय असतो. जीव असतो. असं होय कोणाकोणाच तर असंच ये ना लग्नानंतर. काहीच नाही फ्युचर.
हम् नाही हो फक्त घर सांभाळायचं आणि हे. एवढंच होऊन जातं त्यापेक्षा आपण जर. काम करत वगैरे असो तर मग ते थोडस कसं आपलं पण हे राहत. हम् म्हणजे घरी थोडं.
हा.
आपण कामामध्ये पण बिझी होतो आणि कसं बाहेरच जग थोडंफार समजायला लागतं आपल्याला.
हा आणि म्हणजे काय आपल्याला काहीतरी आपले. अ काहीचे म्हणजे काही पण बघा. आता काही काय लेडीज साठी काही पण येतो नवीन नवीन प्रकारचे. चप्पल वगैरे ये स्टेशनरी सामान वगैरे ये साडी वगैरे ड्रेसेस वगैरे. माझा किती आवडायची ना आपल्याला. नवीन नवीन ट्रेडिशनल येतात हाय की नाय. म्हणजे आपल्या मनात असते ना की बाबा आपल्याला पाहिजे ह ना. पहिल्याचे माणूस काही ये अ कुठेतरी पाठवायचं नाही घरीच. वगैरा करायची आणि घरीच राहायचं मग. आजची जनरेशन म्हणजे काय थोडस डिफरंट ये हे की नाय मग आता. म्हणजे असंय की हा कोण कोण सांगतात की हा बाबा जॉब साठी तुम्हाला परमिशन मिळेल. कोण अस सांगता येत नाय तुम्हाला काही गरज नाहीये आम्ही आमच्या बीज. ते ना की बाबा आपण एवढं एज्युकेशन वगैरे केलय. तर आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे हे ना.
हो आणि जॉब केलेलं. कसं बरं कधी पण आपल्याला म्हणजे काही हवं असेल तर आपण पटकन घेऊ शकतो. त कोणावरती अवलंबून ऱ्हाव लागणार नाय. लागत नाय की बाबा मला हे घ्यायचंय मला पैसे दे किंवा ते घ्यायचय पैसे दे. असं होईल त आपण आपल्या मनाला हवं तर आपण घेऊ शकतो. कस मनात आलं की.
बरोबर हम्म हम्म मग तुमची उद्या सुट्टी असणार संडेला.
हम्म उद्या सुट्टी आहे पण कसं माझ सोमवार पाासन ऑफिस हाय तर मला आता उद्या निघावं लागणार ये. पुण्यासाठी.
हा हम्म हम्म हम्म.
हम्म मग आता म उद्या जाणार. आणि नेक्स्ट शनिवारी वगैरे येल पुढच्या.
हो का, हम्म् हम्म हम्म, मग तुम्ही संध्याकाळी पण म्हणजे तुम्हाला त वेळ नसतय असं बोलायसाठी.
हां उद्या संध्याकाळी आहे मला, आहे आहे भेटेल भेट
हम्म हम् हम्म, हा म्हणजे तिला आपण संध्याकाळी की ॲटलीस्ट कंम्प्लीट करू, हे की नाही, कॉल वगैरा.
हो हो चालेल ना, उद्या करू आपण पूर्ण सगळं.
हा हा हा.
हम्म,, चालेल, बाकी काही नाही. तेच चालय माझं पण, पॅकिंग वगैरे केलं, जेवले मग थोडंसं वाऱ्याला बसले होते, आता पाऊस पण नाही तर मग म्हटलं थोडं वाऱ्याला बसू.
हा हो हं, हम्म हम्म्म हम्म. ठीक हे आता मी ट्राय करते एकदा. बघते, नाही तर मी, हा हा नाही तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करा, मी मेसेज करते.
हो चालेल, तुम्ही एकदा ट्राय करा. म् ठेवू मग,, हो बर.